हा बोल कि.
हा तर तू ते म्हणत होतीस ना की ते जे एनर्जी असती तेे. जरी देव डोळ्यासमोर आला. म्हणजे ते बालाजींचं दर्शन म्. हण किंवा तर ते खाटूश्यामचं दर्शन म्हण तर असं वाटतं की एवढा वेळ वाट बघणं किंवा. एवढ्या बिझी लाईफमधन त्यांच्याशी साठी वेळ काढण्याची धडपड असती ना. क आपण किती मेहनत म्हणून लोक. त्यांच्याकडून पोहोचत असतील ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना वेळ नाहीे. ज्यांच्याकडे खूप वेळ आहे त्यांच्याकडे पैसा नाहीये तर किती किती लोक. म्हणजे स्वतःच त्यांचा हाल होत असणार आहे तेव्हा ते देवापण पोहोचत असणार आहेत. आणि तिथं जाऊन एवढी जर मेहनत त्यांना पाय उभा राहून पाय दुखत असतात. त्यांना अस्ताव्यस्त बेचिन झालेले असते. आणि ते एक क्षण जर बालाजी दि असले. तर मग आतापर्यंत केलेलं. घाट म्हणजे जेवढं दुःख आयुष्यात आले होते तेवढं सगळं सरून जाते.
होय अगं हातापायात वेगळीच वेगळीच एनर्जी येत्या. असं वाटतं की अजून चार त तास आम्हाला चालतय फक्त. दहा दहा दहा पंधरा सेकंडचा वेळ असेल बघ फक्त ते चार तास फक्त. दहा पंधरा सेकंद न होतं पण ते दहा पंधरा सेकंदड पूर्ण आयुष्यासाठी पुरते.
हो हो हो मी सांगू तुला फक्त मला बालाजींचं मी दर्शन घ्यालं. तिरुपतीला गेले नाहीय पण मला असं वाटते की. म्हणजे स्वतः नारायण आहेत ना लोक लई झटतय त्यांच्यासाठी. तर त्यांनाना असं मला असच वाटते की ते तिरुपतीचं मी. एक म्हणजे माझी कल्पना अशी आहे की आपल्यापासून देव खूप अंतरावर असतोय असं वाटते मला.
हम्म.
त्यामुळे मला असं वाटल की त्यांना जरस माणसांचे जर जवळण येले ना ते माणसाला अजून बर. वा म्हणात तात चौ. आ चौकदीच्या आत आहेत किंवा खूप अंतरावर आहेत दर्श.
अरे तुम्हाला एक लॉजिक सांगते म्हणजे माझ्या मते आहे बघा. देव अशा प पर्टिक्युलर ठिकाणी असते कार की त्यांची एनर्जी आपण मॅच. करू शकत नाही. त्यांची एनर्जी अशा अशा लेव्हलमध्येध्ये आहेत ना तिथ जे माणसं. पोचुशकत नाही म्हणुन देव म्हणून चार माझ्या मते म्हणून मंदिर. पटिक्यल किंवा तेवढी. जेवढं लोकांना पोहोचेल हा तेवढच असणार क. आपण एवढी एनर्जीट सहन नाही करू शकत आपण ते आपलं नाही बनलं ते शरीर. तेवढे एनर्जी आपल्याला सोल अस म्हणून ते ज जे. हाय ठिकाणी अस ते लांबून दर्शन घ्या म्हणतात कारण ते पंडित वगैरे असतात त्यांनाच कधी कधी तर असं
ओव्हर होत ते ओव्ह होत ते ओव्हर डोस झाल्यासारखं होतय
हा मग त ती एनर्जी आपण मॅच करू शकत नाही आपण त लेव्हल आपण नॉर्मल माणसं
बरोबर बरोबर हे पण मला एक कारण असू शकते हे पटत्यावरर आणि म्हणजे ऍक्च्युली ही गोष्ट. मलाण कन्सेप्ट माहितीे पण तूचनंतर लक्षात आलं की मे बी या रिझन पण होऊ शकते ते.
हम्म
ह हां पण मी मी हे सेम ना रेणू मी हे सेम ऑब्झर्व केले मी. तिरुपती बालाजीना नाही पाहिलं पण मी मी केरळला गेलेले ना. सुमित. तवे ते तिरुवनंतपुरमचं हे पद्मनाभ स्वामींचं मंदिर बघितलंय. तर मी तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर ना तिथं नाही खूप रांगा वगैरे असं काही नाहीये जास्त इव्हन म्हणजे बालाजी सारखं तर अजिबातचही आहे. आहेत थोडाफार रांगा आहेत पण काही खूप त्रास होईल असं काही नाही. पण तिथं सगळ्यात जास्त आम्हाला मेहनत झाली की आमचं म्हणजे टेन्शन आम्हाला आलेल तर ह्याच्यासाठी की म्हणजे पुरुषांनी प्रत्येक पुरुषांना लुंगीच नेसायची. आणि प्रत्येक स्त्रीन साडीच घालायची. तर माझा अनारकली होता माझा घोट्यापर्यंतचा टॉप होता.
हम्म
तरी त्यांनी सांगितलं तुझ्या अंगावर साडी नाहीये सो तुला लुंगी घालावीच लागेल.
हम्म हम्म
तरु मी माझ्या पूर्ण आनारकली घेरचा टॉप त्याच्यावर माझी लुंगी. आम्हाला एकतर ना तिथं नवीन ठिकाणी गेल्यानंतर एक तर ती लुंगी न आणि कशी विकत तथ सगळीकडे लुंगीचेच दुकान आहे सोड पण कळत नाही ना ओरिजिनल लुंगी म्हणय आपल्यालाटते एखादी शंभर उंशीची बनू शकते पण त्यांच्याकडे दहा दहा हजारच्या लुंग्या आहेत. तर कोण ख हा कोण खरं सांगते कोण खोटं सांगते खरो खर त्याची प्राईइज ऐक. माहित नसत ना आपल्याला आम्ही जेमतेमशाच घेत. सोड गेलो रांगेत थांबलो दर्शनाला गेलो तर ते सगळ्यात मोठा विषय हा होता. की आता मंदिर बंद होईल विष्णूंच्या झोपाईची वेळ झाली तर आमच दोघां असं की आम्हाला परत नाही ना दर्शन मिळेणार एवढ्यालाम केरळला कोण जाणार परत. आणि कधी होईल की नाही आयडोंट नो सर आमच धाकधूक अस. हे फक्त आम्हाला एकदा दर्शन मिळवते पद्मनाभ स्वामींचं आणि मग मंदिर बंद होऊते. जर आम्ही दोघांचा हातात मोठी तस जीव. घेऊन गेलो गेलो आणि आपल्या कस असते मंदिरात एक सेंटरला चौकट असते आणि त्या पूर्ण देव असतो तर तिथ तीन चौकटी होत्या. तर मला काय वाटलं लोक पहिल्यापासून या की आपण तिसऱ्या मधल्या जाउ चकत बघू मधल्या चौकडीत मीन देव असेल.
हम्म.
मधल्या चौकटीत बघितलं मला काही अंधार अंधारच दिसला ग मला काही कळलंच नाही.
हम्म
मी पहिल्या चौकटीकडे गेले आणि ते विष्णूंची क झोपलेली मूर्ती आहे अगं. आणि पहिल्या चौकटी घेत तर मला कळलं की ते विष्णू मी जे बघितलं ते त्यांच पोटाचा भाग होता. पहिल्या चौकटीत त्यांच मुख आहे दुसऱ्या चौकटीत त्यांच पोट कंबर आहे आणि तिसऱ्या चौकटत त्यांचा पाय.
हा हा हा हा
ज्यावेळी विष्णूचा चेहरा बघला ना पद्मनाभ स्वामींचा त्यावेळी मला असं वाटलं. या अनंत ब्रह्मांडात खूप मोठी मोठी लोकं आहेत, जी स्वतःला खूप शहानी बहादूर, श्रीमंत समजतात जगात कोणीही असू दे. इथं आलं ना, सगळ्यांचं खुटतंय याच्या पलीकडं काहीच नाही आहे विश्व
नाही ते तर म्हणतात ना काय तर आधी आणि अंत तोच सुरुवात म्हणजे सुरुवात पण तोच आणि शेवट पण तेच, तुम्ही किती पण फिरा किती पण पैसा कमवा नाही कमवा जगा मरा काय पण करा, तेच आहे ते मी पण पहिला मानत नव्हते असं की देव वगैरे काय. पण मी आता अशी ती हे जे पूजत्यात ते देव मी न मानता ते रिअलिटी आहे. जी एनर्जी आहे, ज्याला आपण देव म्हणतो ते मानतेय मी.
बरोबर बरोबर.
हम्म
म बऱ्याच जणांनी काय केले देव ह्या नावाखाली बऱ्याच जणांनी आपले व्यापार चालवलेत ना, त्यामुळं आ आता जी न्यूअर जनरेशन आहे, ज्यांना खरोखर देवाची गरज आहे बरं का, हे पूर्ण विश्व चालण्यासाठी, ती लोकं हे चुकीची वागणूक बघून ना देवावरून स्वतःचा विश्वास कमी करतायत. आणि त्याचा परिणाम असा आहे की निग टिव्हीटी वाढत चालली आहे, नको त्या गोष्टी जास्त घडल्यात समाजात. पण ह्याच लोकांना ओरिजनल देव ओरिजिनल देव इन द सेन्स व्यापार सोडून देव कधीच म्हणत नाही, माझ्यासाठी सगळी कामं सोड बाबा घरात आई बाबा मरत असतील तर त्यांना सोड अन् पहिला माझ्याकडे ये. आई बाबांना भले पाचशे ची औषधं आणून देऊ नको खर मला पाच हजारचं नैवेद्य दाखव. असं देव कधीच म्हणत नाही, पण ह्या देवानी म्हणजे या आजूबाजूच्या लोकांनी देवाला असं बनवलंय. आई बाबा आजारी पडू देत, असू दे पण पहिला जाऊन देवाला पाया पडून येऊ. मग ते आई बाबा ठीक होतील, हा हा नाही असं देव नाही ना देव देवाला
बघ ना आता लॉजिक आता लॉजिक आहे आता तू एक तू काही तर घडवल्यास जि की जाग वस्तू कोय तर घडवल्यास तुझ तुला प्रसन्न करायला तीच वस्तू तू का कापली त तुला बरं वाटणार आहे का, मग तू एवढया प्रेमाने एवढं बोल बघ बनवलंस काय तर काय तर ते दिलंच तुम्ही हा तुम्ही वापरा तुम्ही त्यातनं फायदा करून घ्या, तेच घेऊन तु देवाला कापला देव थोडी प्रसन्न होणार आहे. ते म्हणा काय येड बनवा लागलास म्हणे.
हो, आता ते सगळं जाऊ दे आपण क्रिएटिव्ह असतो एखादी वस्तू एखादं नवीन बँड बनवले एखादं ब्रेसलेट बनवले. ती जरी वस्तू दहा वर्ष आपण जपली, ती आता मरायची वेळ जरी त्याची आली तरी ते तुटलं तरी आपल्याला वाईट वाटतंय, की यार मी बनवलेल् एवढ्या वर्ष माझ्या सोबत होतं पण देवाची तर सगळी लेकरं आहेत म आता देवाला किती वाईट वाटत असेल ना?
मग काय?
मग मला प्रश्नच पडतो की लोकांच्या बुद्धीत हे कसं येत असेल कि ते तू कोंबड्यावर पण दे देवाचा जीव असतोय, तो का फक्त मनुष्यावरच नसतोय. बकऱ्यावर पण देवा जीव असतो कारण की बकरं पण त्याचंच मुलं आहे आणि मी पण त्याचंच मुलं आहे.
मग का त्याला बोलता येत नाही म्हणजे का त्याला फिलिंग्स नसणार आहेत का? मी खाते नॉनव्हेज पण, मला असं वाटते की, म्हणजे हा प्रोटीन मिळते हे मिळते ते म्हणा आणि कसंय म्हणते का माणूस त्या दुसऱ्यावर काय पक्षकच आहे सोड माणूस पण अा हा म्हणजे फालतू करण्यासाठी कापू नका तुम्ही खाणार आहे ना खाण्यासाठी तुम्ही करा पण उगं देवाला लागणार आहे देवाला फक्तत दोन हा समनतेने
मी पण ऍक्च्युली आधी खात होते पण मी आता त्याच प्रमाण कमी इन द सेनस मी आता तीन वर्ष झाला काहीच खात नाहीय असलं नॉन वहेजचा कुठलाही प्रकार हाल्लाच नाही असो आणि देवकररो मला आली लवकर बुद्धी पण ह्याच्या आधी आलीस तर आणखी छान वाटलं स नीट सो आता आली तर आतापासून सुरुवात अस तीन वर्ष झा वरे का म्हणजे काही नाही खात मी स्वत सम ठीक आहे आपण चिकन खायचं सोडलं माझ्या पूर्ण आयुष्यात एक एक तरी कोंबड्याचा जीव किंवा कोंबडीचा जीव वाचेल ना बस आहे मला मला नको की माझ्यामुळे शंभर बकऱ्या वाचल्या किंवा मी लोकांना बुद्धी पण द्यायला जात नाही प्लीज नॉन वहेज खाऊ नका एखाद्या जीव घेऊ नका नाही जात स्वतःच्या ला ज्यावेळी पटेल त्याच वळी माणूस सोडणार आहे दुसऱ्याच ऐकून सोडत नाही कोण
होय
हम आणि मग जर सांगायला गेलं ना मला मूर्खात म्हणजे मला इन द सेनस जे जे कोण कोण सांगतय ना असं शछानपणा त्याला मुूर्खातच काढले जाते
जी अशी क्रिएटिव्ह करणार लोक असतना तर सगळे खुई समजत आता जे सायंटिस्ट झाले जेथ मोठे मोठे आता जे पदावर आहे जे मेहनती ना मेहनतीन जे म पदावर त्यांना सगळ्यांना चटिंगला मूर्खा आणि खुळ आणि हे समज
होय हो हो ते म तशी मी हुशार आहे सोड मला माहिती ह् बर एक दो मिंट थांब